हॅलो?
हा बोलत आहे
हो येतेय काता आवाज
हो हो यता येत
अ कुठे राहता म्हटलं त आहे तुम्ही
मी मुंबईला
अच्छा हो हो
कशा पद्धल बोलताय बोला
आता आपण पहिले कुटुंबाबद्दल बोलू क
नओके
हा तर किती मुलं वगैरे येत आहे तुम्हाला
त्याला दोन मुले आहेत एक मुलगा असे आणि एक
हो सेम मला पण द येते
हम् शथविलाय म्हणलाा म्हण तुमच
आता माझा मुलगा आहे ना एक थर्ड ला
हम हम ी हॅलो हॅलो आव येतोय का
हा आवाज नव्हता येत तुमचा आता येतोय आवाज बोला आणि तुमचे ताई तुमचे मुलं म्हटलं
माझी मुलं दोघांच पण कॉलेज जॉब करते द प हो
छान आहे छान आहे माझे तर छोटेच आहे अज खूप सांभाळव लागतं त्यांना सकाळी उठल्यापासून त्यांच टिक ते सगळं करावं लागतं त्यां
ह
अ का
अ हे किती मुलं आहेत तुमची
मुलगी सातवीला आहे आता सेव्हनथला आहे ती
अच्छा हम् हम्
हो तेच ते
हां
हुशार आहेत पण हो त्रास देतात लहान आहे पण त्रास देतात पण क लहानच आहे ना अजून मग काय
हो तेच ह हदोन सा शाळेत वगैरे सोडाय जावं लागतं तुम्हाला
अ हो नाही अ बस येतात त्यांच्या घरी एकाची सकाळी येते आणि एक काची बारा वाजता येते असं असतं त्यांचं हम्म मग एकदा शाळेत गेलं का काही टेन्शन नसतं पण घरी असल्यावर मग त्यांचा अभ्यास घ्या मस्ती वगैरे करतात सांभाळाव लागत त्यांना आणि अजून तुमच्या म जॉईंट फॅमिली का तुमची
ह दैनंद बज ग दोन मुध के च
हो आमचं पण तुमच्यासारखंच सेम आहे आम्ही पण तसच राहतो दुग मुला आणि आम्ही
हा हा
हो
मला सगळं थोड्या वेळानं करत अगं थोड्या वेळानं करते फोन
ह बोला ना ताई
हो आवाज येतोय नाही का ते स्पष्ट तुम्हाला असं शाळेत गेल्यावर आहे ना हो शाळेत गेल्यावर आहे ना थोडस पार्ट टाईम आहे एक काम आहे मग ते करते आणि मग फॅमिलीच मग आमच्याकडे जरा जास्त जॉईंट फॅमिली अजून सगळेच राहतात आजूबाजूला पाहुण्यांचं जास्त येणं जाणं चालू असतं आजी आहे मदततीला आणि कार्यक्रम आज इकडे जाऊ उद्या तिकडे जा हा महत्त्वाचा विषय वा तेच चालू असतं कंटिन्यू चालू असतं
काय करता तुम्ही घरातून कामं
घरातून मी ना हे आपलं हे जिओ रिलायन्स आहे ना जिओमध्ये आहे मी जिओमध्ये काम करतेय मी पार्टटाईम. हेच्यामध्ये हो
हो बराय मग घरातून हे करत
हो मग ते रिकमा बसल्यापेक्षा काहीतरी बाहेर पण जॉबला जाऊन काही शक्य नाही कारण मुलं लहान आहेत सोडता येत नाही काही नाही बाहेर काही जॉब वगैरे काही करत नाही
मग किती ते किती करता काम
ते ना मग त्याचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी अ आठ वाजेपर्यंत पण मग मी काही एवढं टार्गेट असतं त्याच टार्गेट काही कम्प्लीट करत नाही तीन चार तास करते मग जस वेळ भेटेल तसं करते ऍडजस्ट तस होय तस हम्म
चांलं
हो आणि तुम्ही पण करता का सुट्टी त्याला ते रस्तेच म्हणजे त्यांचं टार्गेट असतं ना महिन्याच म ते महिनाभरात ते कमप्लीट केलं पाहिजे. मग आपल्या मनावर असत मग आपण टार्गेट कम्प्लीट केलं तर म सुट्टी असली ना
हा हा.
हम्म.
हो मुलांना असते ना शनिवारी रविवारी असते मुलांना
हम्म.
हम्म मुलं लहान असल्यामुळे त्यांचा अभ्यास घेणं हे ते सगळंच जबाबदारी असते ना आपल्यावर त्यां मिस्टरांची ड्युट असते मिस्टर घरी नसल्यामुळे सगं बघावं लागतं ना मग
च लई बघवणार
हम्म सगळं बघावं लागतं त्यामुळे एवढा जास्त काय वेळ भेटत नाही.
हा हा.
हो तो विषय असतो
बाकी फियला वगैरे कुठ जाता का तुम्ही
अजून काय म्हणता ताई तुम्ही तब्येत वगैरे कशी आहे तुमची
हो छान आहे छान आहे फिरायला वगैरे कुठे येता का नाही कधी मुंबईला वगैरे
काय म्हणता ताई
मुंबईला वगैरे कधी आलात का नाही
आवाज येत नाही तुमचा व्यवस्थित काय म्हणताय?
आहो मुंबईला वगैरे कधी आलात की नाही येत का नाही तुम्ही?
हो येतो येतो येतो आम्ही फिरायला वगैरे आणि राहत तर रिलेटिव्ह वगैरे तिकडे येतात ना कधी कधी पण जास्त नाही येत आम्हाला ते मुंबईचं वातावरणच मॅच होत नाही एवढं गरम ते असंनच आणि आमच्या नाशिकला कस एकदम निवांत वातावरण एकदम शांतता एकदम निवां
इकडे सगळ गजूबजलेलं असतय गरमी असते खूप
खूप गर्दी लोकां प्रवास ट्रेन हे ते सगळं
हम्म.
हम्म.
हम्म हम्म.
बाकी अजून काय म तुमच खायचं
बाय माझा माहीर हाय ना चांदवड मनमड माहिती आहे तुम्हाला?
चांदवड
हो चांदवड चांदवड जवळ मनमाड जवळचये हो तिथंच आहे माहेर माझ
हम्म हा
हो तुमचं ताई
माझं इकडे कराडलाय
अच्छा अच्छा तिथले तिथ जवळय चांगलंय
लांब हाय बरच लांबये की
हा कराड इकडे आलं ना हो बरोबर सातारा सांगली साताऱ्याकडे
बरोबरये दूरच येताय
हम्म.
माझ इकडे मनमड मनमाड माझं नाव मीनाक्षीचये अ मग तेच म्हटलं मीनाक्षी मग समजलं मला म्हटलं यांचं पण नाव मीनाक्षीच म्हटलं कस आहे तुम्हाला सांगू का म्हणजे ना आपल्या हे नाव तरी कोणाचच असत राहत नाही मिनाक्षी नाव तर म्हणजे जास्त कोणाचं नाहीच आहे. बाकी सगळे नावं असतात डबल म्हणजे ऐकतो आपण ऐकण्यात येतं पण जे नाव आहेत ना आता आपलं जे नाव आहे ना ते तर कोणाच्या म्हणजे ऐकण्यातच येत नाही असं नाव आहे बा मिनाक्षी असं मी तर खूप दिवसांनी ऐकले तुमचं पण नाव मीनाक्षी आहे असं असं म्हण नाही आपलं चांगलं वाटतं ते नाही का कोणाचं नाही आपलं स्पेशल काहीतरी नाव
होय होय
अ तेच तर
बाकी काय म्हणता
बाकी काही नाही मजेत तुम्ही काय म्हणता? तुम्ही करता का मग काही घरून? काम वगैरे का
नाही मी नाही जातच आहे घरी
हो हो हो हो.
त्यांनी चालू केलं मग बघू म्हणलं घरात बसून
हो हो हो हो
हे पहिल्यांदाच करताय का तुम्ही का आधी केलेलं आहे काम?
मी ना का जेव्हा सुरुवातीला जे कार्याचं काम होतं ना ते केलं होतं आणि आता मा माझा तर हा पहिलाच कॉल आहे म्हणजे मी माझं थोडं काम चालू होतं तर थोडं गावाला गेली मग काही करणंच झालं नाही कॉल म्हटलं चला सुरुवात करू म्हटलं. मग मी मेसेज केला म्हटलं तुम्ही फ्री हाय का मग पहिलाच कॉल आहे माझा हा आता
होय
अच्छा हो तुम्ही केले का कॉल पहिले
मी काय आत्ताच चालू केलंय दोन-चार दिवस झालं.
अच्छा हो हो मी पण दोन चार दिवस झाले पण पण पहिलाच कॉल आहे हा आता तुमच्यासोबत छान वाटतय म्हणजे मला काही वाटत नाही असं तुम्ही खूप अनोळखी आहे किंवा मी तुम्हांला ओळखत नाही का असं काहीच वाटत नाही असं वाटतंय आपले रिलेटिव्हज आहे कधीकधी मस्त बोलतय, गप्पा मारतोय असं वाटत
हा
अस तुमचं
आ
बाकी काय म्हणताय कसं चाललंय आयुष्य?
सगळं छान चाललं
ते कसं असतं आनंदात राहायाचं नाही का सगळ्या गोष्टीत सुख मानायचं आणि आनंदात राहायचं
तेच ना हा हा
नाहीतर मग आपण ठरवलं तर मग दुःखच दुःख आहे प्रत्येक गोष्टीमध्ये
हो हो तेच ना आपण मानन्यात आहे सगळं सुख दुःख सगळं हे आपलं
तर सगळं सुख आहे नाही तर मग दुःखच आहे आयुष्यामध्ये तेच ना
तुमचा कॉल झाला तर मी करेन तुम्हाला थोड्या वेळांनी
हो हो हो चालेल चालेल
साधा कॉल आधी करू
हो हो
मुलांचे काय नाव आहेत.
काय म्हणता
नाव काय मुलांचं?
मुलांच मुलीच गौरी आहे आणि मुली मुलाच समर्थ आहे.
छान आहेत छान आहेत नाव
हम् गौरी समर्थ तुमचा काय मुलांचं दोघो हा मुलगी पण आहे. ना तुम्हाला
हा मुलीचा हर्षदा नाव आहे. मोलाचा
अरे अच्छा अरे वा छान आहे छान आहे मस्त आहे मुलगी पाहिजे पण नाही का नशिबने आपण आपल्याना मुले आहेत. म्हणजे आपल्यावरून आपण बघतो नाही का मुलगी तर पाहिजेच. सगळ्या काही गोष्टी आपण आपल्या हो मुलीमध्ये बघतो मुलांचं नाही एवढं पण मुलगी पाहिजेच.
झाले आपले दहा मिनिटं कोडगलातऊन जाजत पारा कट करत करते थोड्या वेळांनी तुम्हांला
हो हो चाल